सगळ्यांचीच, गडबड चालू आहे आता.
काय झालं?
त्याच्यामुळे इतके फोणीेत आहे ी तुझा घ्यायला गेली की दुसऱ्या दुसरा्याच फण अस झालं
तसा आहेर आ्ट का हल्पे ना
हा, हम्म्.. हम्म्. हो, ना. मी म्हटलं, आपलंच बोलणंच कंटिन्यू झालं असतं.
हम्म... हम्.. हम्.
हम्म्.
आलात, काय म्हणतात?
ह् बस पाऊस वगैरे आहे का मग तिकडे
नाही अस म्हणजे आता नाहीच दोन दिवसातच
अच्छा
ह हम
ह्
हॅलो
अजून अजून काय असते मग शेतामध्ये
च्याकडे आता मका चालू मका कांद्याच मका कांद्याचं रोप
हो का हम्म काही म्हशी पण असतील मग तुमच्यात शेट आहे तर हो का गाईये गिर गाई आहेे का?
नाही साधी गाय.
साधी एकच.
चांगलाय दोन ये.
हा. हा.
ओस्ट एक ओस्टन ये, एक साधी ओस्टन. ओस्टन दूध विकण्यासाठी. आणि साधी गाय घरासाठी घरासाठी हा असं.
तुला काढता येत का मग दूध.
हो.
हो का, आमच्याकडे पण होती. आम्ही लहान होतो तेव्हा गाय.
काढता येत.
हम्म.
म्हणजे कधीतरी काढावं लागत ते.
हो, काम नाही पडत ना आपल्याला, माणसच करतात.
माणस एखादं वेळ माणसं नसलेत ना तर,
हा.
हम्म. किंवा एखादच वेळ माणसांना हं. माणसांना कंटाळाला त्यांनी सांगितलं करू लागा.
हां हां अच्छा. सकाळी खूप लवकर निघावं लागत असेल शेतीसाठी.
आम्ही ऑलरेडी शेतातच राहतो.
शेतातच राहता. घरच आहे शेतामध्ये. बापरे! किती छान मला तर खूप आवडते असं.
हं. बसने जाते. घर आध असं, मध्यभागी घर आहे. आणि एक आजूबाजूलाचं शेती.
हो का, मस्त अच्छा. हरणो वगैरे येतात का ओ शेतामध्ये.
मोर येतात बाकी नाही काही, कधीतरी हा कधीतरी ब
हो का, भीती नाही वाटत मग.
जा वेळेस आले त्यावेळेस, रातचे दरवाजे नि
हो, येवढंच काय हम्म हम. आणि असं पीक नाही घेत का, मग तुम्ही शेतात.
कोणत?
तूर कापूस वगैरे असं, नाही पिक घेत का? बागाच आहेत.
एक बाग आहे.
हं..
त्यानंतर तिने एकर मका टाकलेल आहे.
आवाज येत नाही ये बरोबर.
बाकी मका टाकलेला आहे, आणि काही कांद्यांसाठी राहणं आवरलेल ये.
अस. अस. हम्म हम्. फुलझाडं पण असतील मग शेतात. झेंडू अच्छा, झेंडूचं वगैरे पीक घेता का मग.
नाही घरापूरत लावलेल राहतो.
देवापुरते असल देवासाठी, हम्म हम्म.
घरापुरतं लावलेलं जातं ते, माझ्याकडे मोगरा आहे. हम्म शेवती इथे ये अं.. तेच्या तर गुलाबाच माे गुलाब आमच्या गावात फेमस गुलाबी
कोणता?
आमच्या गावात ते ना माझ्याकडे जो गुलाब आहे ना
हम्म
ते सगळ्यात फेमस आहे.
म्हणजे का बरं काय वैशिष्ट्य आहे त्याचं?
असं ते ना लॉंग टाइम जग का त्याला नाही तोडलं ना
हम्म
तर ते पंधरा ते वीस दिवस झाडावर असं जगत राहत.
हो का म्हणजे छोटे छोटे फुलं आहे का? कि मोठे मोठे आहे म बडिंगचे आहे का मग?
हम्म रेड कलर खूप छान कलर ह कशेत माहिती आहे. चेरी कलर येतो ना
हा हा
हॅलो मॅम
हो का अच्छा मोठे मोठे फुले असतील ना ते
हो
हम्म म ते कसं लावलं होतं मग कुठून आणल होत तुम्ही?
मी नर्सरी
नर्सरी मधून आणले होते बडिंगच आहे मग ते.
हम्म
अच्छा जमिनीत लावलं असेल.
हो
हा म्हणून असते खूप छान फुलं पण वर्षभर राहतात त्याला
हो
हो का अच्छा खूप येतात पण फुलं
हो फुलं पण पण फुल येत आहेत त्या का एक मिनिट घरी जाते.
हम्म
फुला हॅलो
झालं पण का कामं शेतातली?
नाही नाही
हम्म
सकाळी लवकर आली.
अच्छा. आता जेवण वगैरे.
हा सकाळी लवकर आलेली ना.
हम्म हम्म.
अ.
माझा भाचा आहे माझ्यासोबत ना तो मला घेतल्याशिवाय जेवण नाही करत.
असं
हम्म आता जेवायला बोलवायला जाते हो.
हो का तुमच्या जवळ राहतो का तो?
हम्म लहानपणापासून आहे तो.
हो का असं
मी माझं लग्न झालं तेव्हा तो सहावीला सहावीला होत. तेव्हा पासूनच आहे.
हम्म हम्.
पण मग आता लग्न करण्यासारखा तोही.
हो काय.
तुमच्या लग्नाला की किती वर्ष झाली.
तेर वर्ष.
तेरा वर्ष बापरे भरपूर झालं.
तेरा वर्षं झाली.
अ आवाजच नाही येत आहे.
हवेचा आवाज येतोय ना.
हो हवेचा आवाज येतो.
हम्. मग हवा लागते
ह.
त्याच्यानंतर माझ्याकडे एक झाड आहे ताई अ निशीगंधाच त्याला
ह हो हो.
हा ते पण ए औषधासाठी लागतं हा.
त्याचा काय उपयोग आहे.
त्याचा उपयोग काय आहे मला पण अजून माहीत नाही पण मग जण सांगतात का त्याच्या खाली जो का व्हाईट कलरचा कांदा येतो म्हणजे कांद्यासारख येत
ह
ते औषधाला लागत आणि ते आता तपास करणारे का कशाला लागत.
हो मला पण नव्हतं माहिती कारण की जनरली कुंडीमध्ये राहतच निष्गंधाचं झाड आणि ते अगदी सहज लागत.
हो
त्याच रोप के कांदीे जर का वाळून ठेवली ना आपण समजा
हा
समजा आता जास्त झाले ते आणि आपण काढले आणि स्वच्छ धुऊन वगैरे ते वाळवून ठेवले तर पुन्हा लावले ते तर पुन्हा लागतात ते.
मी एकच लावलेल होत अस झाड हातात पण मी काढत नाही ते.
नाही सांगत आहे मी कि समजा आता खूप झाले ते कांदे मग आपण नर्सरी वाले वगैरे करतात ना असं तर अ ते काढून ठेवले आणि ते वाळलेले जरी असले
अ हो.
आणि ते परत लावले की लागतात ते
त्याचा तपासच करणार आहे मी
हो मग कोणाला विचारते तू म हे
चार जी बी दिला
चार जीपीटीला अच्छ चार जीपीटी मु बरं झालं ना कोणालं काही कामच नाही काही पण प्रश्न टाकला का
विचारते आणि काय वाटलं तर मग युट्यूबला सर्च करते अरे का विचारार कोणीच रा तो शत्रा मधल्यावर जो तुजेत त्याच्याशी शेतात रातो म्हटल्यावर म नाही
शेजारी कोणीच नाही ना
नाही राहतात पण मग कवा, कवा माझी मोठी जाऊ आहे चुलत आम्ही आमची जॉइन फॅमिली आहे तर मग जाण नाय होत इतकं असं शेतात
कामाचाच वेळ जातो ना
हा
जाम आता तर जेवण करते ना
दोन मिनिट बाकी आहेत अजून
हो का बरोबर, बरोबर बोलून घेऊना
ते हा थोड कम्प्लीट एक मिंट राहिला बाळ माझं ते मस्त बसल त्याचा लक्षच नाही मिळाली अजून हम्म
छोट आहे का बाळ?
अडीच वर्षाची
हा मुलगी आहे काय नाव आहे ग हॅलो